हॅलो....
हा.... बोला.
हा... कट झाला का फोन?
हो... हो.... एक कॉल झाला.
हा... हा...
हू.... म्हटलं तुमच्याकडे ते घांगरी.. घागरी.. फूंकणे, वगैरे ते करतात का?
हा.. करतात की, करतात करतात. गवर फू गण्या फू आम्ही नाही करत. पण बाया तरी जय करतात. आमच्याकडे नाही करत.
हूं....
आमच्या समाजामध्ये नाही करत. दुसऱ्या समाजामध्ये करतात. ते, गवर खेळताना खेळतात तसं ते सगळे हा खेळतात की,
हूं...
तुमच्याकडे खेळतात?
हा, आमच्याकडे नाही. खेळत भजन वगैरे असतं.
हा.. हा.. हा.. भजन असतंय का. हा
हा... भजन असतं.
म्हणजे, गणपती समोर भजन करतात.
भजन करतात. एकेक.. ह्या मंडळामध्ये करतात. तसं
हो....
हा.... आपलं कस म्हणजे? बा गावात करतातच भजन...
ते कसं, कोकणी लोक वगैरे ते जास्त असतात. ना त्यांच्याकडे जास्त ते खेळतात. खेळ
खेळ.. हा... हा... हा...
म्हणजे आम्ही पहिले तिकडे राहायचो ना तिथे ते कोकणी होते ना तर ते यायचे मग ते ओट्या वगैरे भरणार हे करणार.
हा हा हा हा
मग त्याच्यानंतर ते खेळ खेळणार त्यांच्याकडे गणपती समोर पण खेळतात.
हा ब ब म्र पिळामध्ये एवढं का बाहेर. जरा इचलकरंजी-कोल्हापूरला जास्त असतयं. कायमचं असलं तर मग तेव्हढीच करतात.
हा ते त्यांच्यामध्ये म्हणजे जास्त हे लाडू पण छान बनव म्हणजे मोदक पण छान बनवतात ते लोक.
हो हो. तोपर्यंत नंतर आपलं हे पण जात. गडी तरसा. काय अवेलेबल आहे ते त्याच्यामध्येस के.
हा म्हणजे ते आम्हाला माहीत झालं ते आमच्या शेजारी राहत त्याच्यामुळे महीत झालं आम्हाला ते.
हा. आपल्यापर्यंत कशी रा रा मिळतात.
त्यांच्याकडे उकडीचे मोदक करंजी नारळवडी म्हणजे फणसाची भाजी. हे असं जास्त असत हम्म हम्म. आणि जे असत ते काही काही जण गावालाच जातात त्यांच्यात तर.
हा हो. ण आपल्याच म्ह गणपती असत. एकदा नाही जाते तिथच बसवले कि तिथ.
आवाज खूप बारीक येतोय.
एकेण तिथेच राहतात एकेण गावी येतात ना आपल्या.
हा हा हा.
हित असले क त रा रअत गल ना.
हो येतो ना नाही म्हणजे इकडं कसं आमचं सगळं इकडंच आहे ना. च्यामुळे जास्त काम नाहीपडत जायचं.
हा म्हणजे तुम्ही माहेर तिकडच आहे का?
हो इकडच आहोत आम्ही.
हा या्या भागात कधी आला नाही तुम्ही?
ह येऊन गेलोय आम्ही तिकडे.
हम्.
हम्म वातावरण छान आहे तिकडचं.
हा तिकडे खूप ऊन भरपूर असेल तिकडे. म ब हो. मुंबईला ऊन वातावरण कसं आहे. मुंबईला वातावरण कस
हो छान आहे आता सध्या तर पाऊसच आहे सगळीकडे. धबधबे वगैरे ते पाहायला आहे चांगलं घाटामध्ये छान मज्जा येते
त स दि स
हा हम्म माथेरान
हम् हम हम हम
माथेरानी थंड म्हणजे महाबळेश्वर सारखंच आहे तिथं पूर्ण
हा हा हा हा
हम् म्हणजे पॉइंट्स आहेत बघायला तिथं
हा हा किती दिवस गेलता फिरायला मग
नाही दोन तीन दिवस
हम्म
मुंबई पासून जवळ ते माथेरान
माथेरान आणि कुठले ठिकाण आहे तिकडे बघण्यासाठि
रायगड जिल्ह्यातच येत हो ते
हा
हम्म
आणि आणि जवळपास कणार कळयला.
कुठं
क दे नावा
अच्छा
इकडं कसं हिरवगाळ असतं खूप छान धबधबे पण असतात.
हा हा ह
हम्म
अ
क जसं म्हणजे सनसेट वगैरे जे पॉईंट आहेत.
हा हा हा
जंगल आहे ट्रॅकिंग आहे घोड सवारी आहे तिथ म्हणजे घोड्यावर. सगळं ते जंगल फिरायचं पूर्ण.
तेलाय हा पण रिस्ट नसत ते. असं काय रस्की नाही का फिरण्यासाठी विके का.
हा
चडंगरी फेडण्यासाठी अस काय भुतीदायकच काय नाहीत.
आवाज खूप कमी येतोय तुमचा.
आवाज ऐत नाही काय.
कमी येतय कमी म्हणजे कळतच नाही.
हा जंगल म ति फिरायला दिसतय.
आहेत ना मंदिर वगैरे आहे इस्कॉन टेम्पल म्हणून आहेत म्हणजे राधाकृष्णांचं.
हा हा ह हा हा
हम्म
ते पण खूप छान आहे इस्कॉनचं. तिथ एकदम शांतता वाटती.
हा हा हा,
हम्म, म्हणजेथ हरे कृष्ण हरे कृष्ण सारखं जप किर्तन चालू असतं.